ह्यात बघ. हॅलो,
हो येतो ना.
हो येतो ना. काय चालं. काही नाही हे काय चहा पाणी झाला आताच. आता झाला का हो आत्ताच झाला. आम नाही अजून व्हायचं चहा.
हय
करू म्हटलं का सहा वाजता. आमचा कस लवकर होतो मुलं शाळेतूनेत ये ''--'' ''हं ''हं'' काय चालायं अजून तुमचा.
काय नाही पाऊस आहे तुमच्याकडे.
आज नाहीयं पाऊस थोडी भुरभुर आहे.
हा ना.
हं काल भरपूर पाऊस होता.
हो का हा हा,
हा दिवसभर पाऊस हवा.
हां ना काल पाऊस होता तर मग तुम्ही कायी. केलं की नाही भजे वगैरे काही.
हो ना रात्री बटाटे बडे केल्यातं. आणि वडापाव. कारण पाऊस होत वातावरण होत. हम्म पावसाच वातावरणत त्याच्यामुळे ना. तसं तोंडाला पण असं वाटायचं काहीतरीच. चपट हा केलेते होते रात्री बटाटे वडे केले होते. मा वडापाव मग स्वयंपाक काय केलाच नाही आम्ही.
हो ना हा चालतं का तुमच्याकडे म असं स्वयंपाक नी केला तर.
नाही नाही ते बाहेर गेलेचं हेना. मग मुल आणि आम्हीच होतो. तेच्यामुळे पोरांना पण आवडला पोरांना काय ते बाहेर खायची. ची सवय नाही तरी.
हो मुलांना काय आवडतच बाहेरचे पदार्थ हे असे
हो हो तेच्यामुळे मग घरात केलं ना म त्याला विचारून घेतला आधी काही खायचं का तुला? पोळी भाजी करू का? चालेल का तो म्हणे चालेल चालेल म्हणा हो नां वडा
हम्म्म हम्म हो नां आमच्याकडे कसं
आमच्याकडे कसयं आमच्याकडे असं पदार्थ केलेय ना? आता समजा इडली केली ना? हा
तरी पण आम
तरी पण आम्हाला म्हणजे म भाजीपोळी करावीच लागते. नाही म आमच्याकड पण तसं इडली जर केली ना आपण? हो ना. म जेवणामध्ये इडली केली ना मग घरात लोक काय म्हणता माहितीय का आमची माणसं. इडली नाश्त्याला असते म्हणे. तुम्ही जेवणाला कस काय ठेवता? हा फक्त पाव असल का मा नाही काही करावं लागत. नाही - नाही. मग परत. ती इडली झाली का नाश्त्याला करायची म्हणे जेवणा ती इडली करायची नाही.
हो ना हा हा हम हा. ताई तुम्हाला याची रेसिपी माहितीे आहे का हो? ते थालीपीठ वगैरे
पीठ वगैरे करतात. भोपळ्याचे. हो हो भोपळ्याचे थालीपीठ एकदम हो करताना खूप छान मस्त खंमंग लागतं. कसं करता ओ? आपण भोपळा आहे ना भोपळा. तुम्ही काय टाकता तेच्यात भोपळ्याची साल काढून घ्यायचे किसून घ्यायचा मस्त.
हा हा.
हा हा आणि जे जेवढं म्हणजे अगोदर धुवून घ्यायचा धुवून किसायचा.
हा हा.
हा हा. आणि त्या पाण्यामध्ये आहे ना? हे करायचं. अच्छा हां हा. म्हणजे आपण जे कीस केलं असतं नां तेच्या मध्येच पीठ कालवायचं. गव्हाचं पीठ. डाळीचं पीठ. परत थोड चना तांदळाच पीठ. हां हां. परत आलं लसूण आणि जिरे हिरवी मिरची बारीक करायची थोडेशी तीळ टाकायची वरुतून. आणि पीठ हाय ना? हो. खरा एकदम छान लागत असतील ना? हो. मस्त. एकदम मस्त भिजून घ्यायचं मस्त आणि तवा ताप पायला ठेवायचा - अगोदर मोठा करायचा. नंतर आपण थालीपीठ टाकायचं ना तेव्हा बारीक करायचा. आणि मस्त थापून घ्यायच. पाण्याचा हात लावायचा थापायचा. झाकुन ठेवायचं.
हा ना. अच्छा!
हा आणि त्याच्या संग मग चटणी करायची. नाही तर मग आपल्या सासू वगैरे करता तुम्ही चटणी आपली हिरवी चटणी असते ना? ती पण छान लागते. हो हिरवी चटणी करायच नाही तर मग साॅस असेल तर सॉस बरोबर खायच. लोणचं. हो सॉस बरोबर पण छान लागत. हो लोणच घ्यायचं. असं काही पण तुम्ही काय करता? तुम्ही लोनच केला? आम्ही केलं ना, आत्ताच केलं, आठ दिवसापूर्वी हो हो का आता कस पाऊस पडायला कैरी पण महाग होत्या थोड्याफार, हो मग त्याच्या वेळेस कस थोडसच केलं आम्ही तीन किलो तीन -साडे तीन किलोच टाकलं कारण परत एक वेळेस करतो आम्ही पाच -साडेपाच किलोच, पण यावेेळेस काही जमलं नाही आणि आता कसं मग आहे पण तेल तेल महाग, सगळ मसाले महाग पण ते कसं केलं का, बरं पडतं मुलांना पण द्यायला कोणी आलं तर, जेवताना तोंडी लावायला
किंवा खिचडी याच्या थोरं बरोबर पण छान लागतात ते
हा भाजी नसली तरी मग लोणच पोळी खाता येते म, खाता येत आणि असं कस पावसाळ्यात ताज्या भाजीपाला नसला कधी
म नसला का म हं
अडी-अडचणीला पटकन घेत, खात पोळी संग टाईमपण तुम्ही घातलं का नाही?
हो आम्ही पण केलं ना लोनचं केलं ना आम्ही पण
कस बनवता तुम्ही?
आम्ही ना कैर्या कापून आणतो, त्याचे छोटे छोटे काप
छोटे काप करून आणतो. हा हा
हा बाजारात, मग ते आणले का कपड्यानी पुसून घ्यायच्या, एक एक स्वच्छ करून अशी आणि मग त्या फॅन खाली सुकवत टाकायच्या, म्हणजे वाळत म्हणजे थोडस ते ओलसर नाही राहात ना, ओलसर राहिला का खराब होत लोनच परत
सुकलं पाहिजे हम्म हम्म, मग मसाल्याच म्हणजे हे आपले मसाले असतात ना वेलची,
लवंग, दालचिनी ते आणतो मग ते सगळं म, हा तर मसाला मिक्सर मधून काढायचा मोहरी
मोहरीची डाळ ती असच ठेवतो ती मी मिक्सर मधून काढून हम्म मग खार छान लागतो ना लोणच्याचा, हो ना मी का बर, लोणचं तर कस गाळून जातो पूर्ण नाही आहे मी का बरं विचारलं, कारण प्रत्येकाची रेसिपी वेगळी वेगळी हो बरोबर आहे, त्याच्यामुळे म्हटलं बघू तुमची कशी आहे
हो, नाही आणि मग त्या त्याच्यात मग ते खार वगैरे करून ठेवलात
ठेवलात, मी छान होेतो दोन- तीन प्रकार हो
हो आणि मग ती कशी थोडीशी जाड
जाडसरच ठेवतो हो हा पूर्ण पण बारीक नाही करत असं आणि त्याच्यात थोडसा गुळ पण टाक, तो आम्ही गोड - आंबट
हो गोड आंबट गोड - आंबट छान लागत
आणि मग ते कस अस वर्षभर पण टिकत गुळामुळे आणि तोंडाला चव पण राहते ना, चव पण येते हा
पूर्ण तिखट पण म्हटलं तर मग तिखट तिखटच लागतं ते ना
ह्म, नही आणि गोड आंबट थोडा फार फरक पडत ण
हो, चवीला छान लागत तसं. हम्म.
नहीं खाल्लं जातं लोणचं, नहीं नंतर नहीं करत मग आपण पण काहीच, नंतर नही आणि परत मग संपत आलं का तेव्हा
असं, हम्म, हो. तेच ना, हिरवाळ्यात काही खाल्लं जात नही. हम्, उन्हाळ्यामध्ये.
ठाव नसती, काय खावं, काय नही, असं म्हणतत ना. हं. तुम्ही केले का, वडे, पापड, कुरड्या? हो वडे केले ना. पर आता ऊरदाचे पापड केले. करून आणला, उरदाचे पापड केले, वडे केले, पहिले
घरी पण नहीं होत, उडदाचे पापड, हा ना?
नाही आणि कुरड्या पण विकतच घेतल्या. कारण कसं होत नही, घरात इथ वाळवायला जागा नसते. हम् वाळवायला जागा पण, मेहनत पण खूप म खूप मेहनत ये त, हो. आता विकतच, काही नही शंभरच घेतल्या, कारण आपल्याला पडलं पाहिजे ना. विकत घेऊन, यायचं
हो, नही ना. आणि आजकाल काय झालं?
झालं. कुरडया केल्या, नही नही आम्ही पण म इथं विकतच घेतल्या. हं हं, हं हम्म.
ते आता विकत घेतो, त्याच्यामुळे ते पीठ नागलीच परत चीक गव्हाचा.
जा. खायला हो, तसंच खाल्या नही जात, नाही त अगोदर कसं स्वस्त पहिलं असं हो, होत. पायली शिवाय करत नवतो, आता कसं लोकं किलोचेच करतात. कती त गष्ट ह
हम्म.
आता गहू पण महाग, ते केवड म्हणजे दहा-दहा किलोचे पापड. हो, तेव्हा स्वस्त होत ना, खूप. हम्, आता कसं प्रत्येक गोष्ट महाग झालीये. हो, पहिले पगार थोडे.
हम्म.
पण स्वस्तई होत्यात. आता कसे पगार भरपूर, महाग भरपूर, म्हणजे वेळ पण नही.
पण यायच्या
पण यायच्या, पापड लाटायच म्हटलं तर एक सगळे जमायचं एकत्र आज इथं झाले, उद्या दुसरीकडे असं बरोबर ना कोणीच जात नही कोणाकडे, प्रत्येक जण आपापल्या याच्यात बिज झालाय आणि ऐका ना हायतेच घेता
हो.
प्रत्येक ठिकाणी आता कस बचत गट निघाले तिथं पण राहतात स्वस्त का भाव म ती पण घ्यायची असं हो
तेच ना
पण धंदा होतो आपल्याला पण परवडत आपल्याला पण हा म तेच ना म तेच तुम्ही केले का? पापड केले, नाही आम्ही विकत घेतलं ना पापड हो सगळेच विकत घेत ला मी पण
त्यामुळ ते पिठाचा याचा आनंद नाय घेता आला
घेता आला हो ना तेवढं करून घरी खायचं म्हटलं तर एवढं एवढं दळून आणायचं म्हटलं एवढं रद्द गिरणीलाच लागायचं ते सगळं
हो तेच ना
हो ना खरंच ना नागलीचं पीठ खाता येत नाही, हूं खाता येत नाय ना हो ना हू चालेल ताई बरं अजून
हो हो चालेल ठेवू म?
हो हो चालेल चालेल
हो हो चाले हो